हॅलो!
हा येतो काय आवाज?
हा याला लागालय पण आता.
आत्ता लागला बघा काल तुम्हाला दोन वेळ तुम्हाला लावलेला नाही. दोन वेळा तसच गेला ते कॉल.
होय हा वय ते मधनं कट झाला.
होय तस झाय लाग आता आपण तुम्हाला लावल्यावर. वगर लगेलं का नाही तुम्ही लावला आणि तुम्हाला ते कटवायला लाग ले का काय.
लागत नाही ह नाही खर माझं नाही होत. नाही आजुन आहे ददा अजुन पाच पाच आहेत अजून आता तुमचाच आलाया.
हे माझं होय. मी मग तुम्हाला नंबर सेंड करते मग त्यावर करा तुम्ही.
तुमचे झाले काय?
हा माझा आ, हा माझा लास्टचाच होता हा कॉल आता तुम्हाला.
होय. आं.
हा लास् टच आहे सेंड करते त्यांना तुम्ही करा त्यांचे पण राहिलेत कॉल.
होय काय हा हा माझ्याकडे ऐक आहे सोडा आता बघा तु काय फ्री नाही आहे वाटता अजून. मैसैज टाकली.
म्हणजे आ त्यांचं पाठवते मग तुम्ही त्यांनी केला तर केला.
बरबर चालत बघतो मी माझ्याकडनं लागला तर तुम्हाला एक येईल.
हा मला लावा तुम्ही लागल तर आता असं करा आणि ते पाठवते मी तुम्हाला म्हणजे तुम पाच काॅल लागणारच नाही. तुम्हाला माझे.
नाही आता तुमचे कमप्लीट झालेत म्हटल्यावर तुम्हाला नाही लागणार.
नाही काय?
नाही, नाही लगणार परवा तसच झालं नाही.
होय मग पहिल्यांदा तुम्हालाच लावायला पाहिजे लावाय, लावाय पाहिजे होत.
हम्
ह स नाही मग मी तुम्हाला नंबर सेंड करते की त्यांना तुम्ही करा मग.
चालतय, चालतय.
नाही तरी पण तुम्ही बघा ट्राय करून एखांद वेळी लागतोय पण.
बर बर बघतो की तरी पण.
म्हणजे तुमच्या ते कोणी बहीणी त्याचा टास्क झालाताच तरी पण ते मी त्यांना कॉल केलताच की त्यांना लागत होता.
काॅल होय लागत होता.
हा कसं एकशेऍनशी मिनिट पूर्ण होईपर्यंत नाही लागतय बहुतेक ते परत लागत नाही.
काय ग? गप कि जरा हा बाकीच आवरलय सगळ. तुमचा?
ते
होय.
झोप आली असल?
नाही खेळालात ते हातात ना काढून घेतला बर हो हम्म हो.
झाल स्वयंपाक ते सगळ आवरडलं.
होय सगळ आवरलं.
हम्म हम्म हम्म.
हम
आमचं पण चाललंय बघाहे स्वयंपाक करत, करतच चालाचय हे कॉल सकाळपासून दोन, तीन झालेत तरी.
हा हा.
काल रात्री पण उशीरच झाला ते स्वयंपाक करण्यासाठी पण हे कॉलमध्येच होत ना.
हा हा नवीन टास्क आला काव तुम्हाला?
नाही तुम्हाला आलेत?
होय आल्यात झाल्यात काल सत्तावीस झाले माझे. होय आता हा.
मला नाही आले अजून.
होय रिफ्रेश करून बघा की येतात. हा जता जि तुमच्या झालेत म्हंटल ह
हा आता येईल बघा बघते की करून आता येतेत का नाही आता येेत टास्क येतील म्हणून केलेय तरी आता येतेत की नाही बघू.
हा हा चालते पेमेंट पटल?
आं..
पेमेंट पडल काय?
नाही अजून तुमचं पडलय?
होय पडलत.
हो काय किती पडलेत?
हो
हॅलो.
हॅलो.
हा, किती पडले?
शंभर पडल्यात.
हा, हा, हा.
ती अशीचय. हा.
माझ्या अजून नाही आता बघायचं. हा, येईल हळूहळू.
होय. पा पडत. नाही पडतात तसं. हं, एक - एक जणाच पडतात लगेच. एक- एक जणांच पडत नाही.
ऊ, लेट होतय. होय- होय. असंय. आणि काय म्हणताय?
पोरं काय करायल्यात?
पोरं बसलेत बघा ते. ड्रॉइंग करत बसतेत आता. चित्रकला काहीतरी करत. काहीतरी देऊन बसवायला लागतय त्यांना, हे फोन येईपर्यंत. नाही तर, गोलगोल माझ्या बाजूनच फिरतेत. मोबाईल दे. हे दे. तेयात बघून काढायला लागतय त्यांना.
होय.
असाय.
हा, हा.
आणि काय म्हणताय?
काय नाही बघा. त्याच आता आवरालोय. ते काम आणलं जाऊन, गार्मेट मधून.
हा, हा, हा.
तर त्याला चारायचं आणि मग बसायचं.
होय. झोपत नाही दुपारी?
दुपारी नाही. आंघोळ घातली की, सकाळी झोपतोय नाही.
हा, हा, हा.
हा.
दुपारी झोपत नसेल मग? तुम्ही मग झोपत नाही दुपारी मग, तुम्ही पण. तो नाही झोपल्यावर तुम्हाला पण कुठं मिळतय.
होय. कसं, ते रुमाल पॅकिंगला घरात आणते नाही त्याज्यामुळ मग
कसं, कुठले?
ते वड्यांचे गार्मेंट् नाही काय, तिथन.
होय. म कितीला, कसं, काय, याय ते?
ते का, बॉक्स पॅकिंगचं असत्यात. तीन रुमाला घालायच त्यात, शंभर रुपये.
किती?
शंभर बॉक्स ला, शंभर रुपये.
होय, मग तुमचं होतेत?
होत्यात की. आसा, आई आणि मी बसतोय, दोघजण. होत्यात.
हा, हा, हा, ह. म्हणजे, कसं, काय करायचं ते?
ते रुमाल, तीनशे रुमाल देतात. पॅकिंग करायला.
हा. आपलं, दिवसात जरी तीनशे झालं तरी तीनशे रुपये भेटणार.
होय, होय. महिनाभर करतात. ते घडी, घडी घालायचे असतात.
म्हणजे आपले, रेग्युलर रुमाल असतेत. तेच काय?
हा, ते पांढरे जेन्स रुमाल नसतेत काय? हा, ते.
ह, ह, ह. म कुठे भेटतय ते? म्हणजे असं दे म्हणजे, मी आणलं तर असं, घरात.
नाही तसं नाही म्हणजे मी आधी जायच होतो ना गारमेंट ला मशनीवर. मग ते घ्या. मला बोलवालतीत, तिथं गारमेंट मशीन वर या म्हणून
हा हा
आज पोरगं लहणार नाही म्हटलं मग घरला देणार तर द्या म्हटलं.
ह ह असं जरा विचारून बघा कि एक हाय त्यांना नुसतं देताय का.
नाही देतस बघितलं हे बघितलात की विचारून नाही म्हणतात
होय
नाही हा
हा हा हा हां
हां
असां सा कुठलं ते कुठं गारमेंट आहे.
इथ ते त्या कुठ. तिज्यापाशी आहे ग खाली येत इकडच्या बाजूला.
येतं काय म्हणजे नाव काय नाही काय.
सिद्धेश गार्मेंट बघा.
हा हा हा असल मग ते तर काय करतय असं गार्मेंट म्हणजे काय आहेथ असं.
रुमाल आहे हात रुमाल.
त्याचंच हाय व्हय.
होय होय मशीनीवरला पण आहे ना म मशीनी पण मा
हा मग तुम्ही कधी जात होता.
मी आधी जायचो होेतो आता झालाय वर दोन वर्ष झालं असेल.
हा हा हा हां
हम्म
असं मग तुम्हाला किती पडत होतात ते गारमेंटमध्ये असं?
तस ते एका दिवस दोन तीन हजार हा म्हणजे ते एकदा अजून नवीन होत नाही त्यामुळं गाडी ना हम
आणि काय म्हणताय?
का नाही पहिला फिक्स देतात नंतर मग ते हच्या्या रुमाला व कि झुरमुळ्या शिवतोय तश्यामध्ये
होय म्हणजे एक रुमाल शिवल्यावर किती भेटतेत.
एक रुमाल नाही अशी पट्टी असत एक ताग्याची.
हा हां
ते दोन्ही साईड मारायचे नंतर ना ते कट करून दोन्ही साईड मारायचे.
हा हा ते माप घेऊन कट करायचं असेल.
हां
त्यांच्या त्यांच्या मशीने असं हे असेल हो बरोबर टिप येत असेल त्याच्यावर.
होय हो त्यांच ते गारमिंचा मशीन हच्या लायटीवरच्या
हा तेच गुरुवारी सुट्टी असेल बंद आसल‌
नाश्ता करू आज अस मी सुट्टीच असतीया. हो लाईट नसली की मग खाली पॅकिंगला बसवतात.
होय
हा हम अमीर इली क अममीर गरीबो को गरीब बनाए रखणे एकली बा ह बसून थोड पण जातय
हो होय हो हे पण जातय जरी असं झालं तर नुसतं विचारून बघा कधी तर असं दिलं तर दिलं बाय चान्स मी आलं तर
चालते क
कुणाला सांगत नाही म्हणायचं त्या देेतय का असं नसतं विचारलं तर
हो
असं नाहीतर घरातच पाहिजे म्हणून दिलं तर मी करून तुम्हाला देते गपचुप असं
हा हा बघते ब हा काय माहीत त्यांच बसायचं अ ते करत करायच झाली की आता तुमचा तुम्हांला चार राहत्यात
होय होय
हम्म
मी आणि दोन तीन जणांचा पाठवते तुम्हांला नंबर मग तुम्ही त्यांना पण करून बघा त्यांचे पण राहिलेत कॉल
हो काय हा
त्यांचं पण होतात आणि तुमचं पण होतात नाय
हम्म
असा आहे
चालतंय
स्वयंपाक ते झाला सगळं जेवण आता तुमचं असल
होय डबा असतोय ना सकाळी त्यांच्यामुळे द्यायला लागतय
कराय लागतय
सकाळीच हा आणि काय करालासा मग
काय नाही बघा बसलोय आता आवरायचं जरा
हा ह
राहिलेलं आता करायचं जरा काम करताय तुम्ही दहा मिनिटं झालेत
चालतंय चालतंय दाजी दाजी दाजी